हॅलो, मस्त. तू?
मी पण ठीक हाय. मग काय तुझ्या बालपणची आठवणी कशे तुला आठवतात काय?
अरे ते तर डेलीचच असतं ना आपल्या मुलांना ओरडायला जातो तेव्हा आपण सहजच म्हणतो की अह मग आम्ही नाही आमच्या लहानपणी असं होत नाही का
हो बरोबर.
म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये मला तर माझं ब्र प्रत्येक लहानपनाची गोष्ट आठवते. मग ते मुलांचा खेळणं, अभ्यास असो आपल्या ते लक्षात येतच आणि न अ-आप आपणच खेळलेले खेळ आहेत ते मुलं आता खेळत नाही मी असं मुलांना सारखं बोलता बोलता बोलतो असं की अरे तुम्ही खेळत जा. फिरत जा, म्हणजे बाहेरचं जे जग आहे ते पण कळत एक्ससाइज होते.
हो एकदम बरोबर. आताची मुलं तर फ क्त मोबाईल घेऊन बसतात आणि काय खेळत नाहीत काय नाहीत.
हो.
अ तेला हो. लहानपणी कसं आपण आजी आजोबांबरोबर जा बसायचो त्यांच्या गोष्टी ऐकायचो. किती मजा यायची ना.
खूप खूप म्हणजे ना आपण तर असं आठवत नाही की मोबाईल आहे आपल्या नव्हताच त्या काळात पण आपण खेळायचो खूप ग म्हणजे आपल्या शरीराचं अह म्हणजे हालचाल खूप झाली, मला तर असं वाटतं. त्याच्यामुळ आपण आताचं जे सगळं आहे ते कार्य काम घर म्हण आपल्या म्हणजे मुलींच म्हणजे आपण घर करू शकतो. बाहेरचं काम करतो. मुलांची जबाबदारी पेलू शकतो, पण आता असा प्रश्न झाला की पुढे माझ्या मुली करतील का नाही एवढी स्टॅमिना आहे का त्यांची ज्या ह्या हेल्थमध्ये असं कधी कधी प्रश्न पडतो.
मलाच तस वाटतय. लहान होत तर कसं आपल्याला कुठल्या गोष्टीच असं चिंता नसायची. असं आपण कुठे पण जबाबदारी नसा काय पण आपल्या, आपल्या अशी किती खेळायचो आम्ही विषमृत - - खेळायचो. लपंडाव खेळायचो. खूप असे आम्ही खेळत होतो.
तर आईकडे असताना गल्ली होते आईची ना. तर गल्लीमध्ये - - सगळ्या गल्लीतले यायचे मुलं मुली एकत्र आणि ते झाडं होते आमच्या गल्लीच्या बाहेर दोन मो ठे आणि मग तिथे त्या आपला कुठला तो नाही का काय म्हणतो त्याला ते एकावर एक लावलेले असतात दगडा अरे काय म्हणतो तेला ते.
ह, हं, हो. माहित हाय की. अ हे लगोरी बरोबर आम्ही पण खेळायचो कि लगोरी ते सात दगड ठेव तात आणि चेंडून मारतात.
हा इतकी मजा म्हणजे आम्ही तिला वेडच लागायच अक्षरश ते कधी खेळतो असं व्हायचं आणि इतकी मज्जा यायची ना.
परत कधी उद्या सकाळ होते आणि परत कधी आपण खेळू असं वाटायचं. कु- - कुठल काय मोबाईल आणि काय घ्यायचं नाही आणि एकत्र मि- - त्र मैत्रिणी बसून आम्ही सगळी जेवण खायचो. खूप मजा करायचो.
आणि ते पणये खेळायचं पण ये. डे रोजचं तर खेळायचं शाळेतना लोक सुरुवायचं संध्याकाळी तरी - - कि भारी अन रविवारचं सांगुच नकोस संडेचं तर काय.
ते पूर्ण दिवस तेज्यातचं असायचा आणि लहानपणी आम्ही काय करायचो. आपले जे सण असतात ना गणपती उ उत्सव म्हण, आपले नवरात्र म्हण, असं एकत्र मोठी पार करायचो खेळायचो, खायचो मस्त.
दिवाळीचा सण म्हटलं की एकदम मोठा सण जाऊन नवीन कपडे घेऊन यायचं. आणि ते किल्ला बनवायच मातीचा त्याच्यात छत्र पती शिवाजीची मूर्ती वगैरे ठेवायचो. खूप असं मजा यायची ते किल्ला वगैरे बनव
हो.
सगळे यायचे ना आणि प पहिल्या म्हणजे, आमच्या शेजारचे काकू म्हण दुसऱ्याचे असतो ना खायला जरी म्हटलं ना ते मुली मुली आम्ही काय करायचो घरकुल बनवायचो नाही का आपलं घर कुला असायचं मातीच किल्ल्याच्या शेजारी. आणि एक एक त्या चुलीच्या जमध्ये सगळेजण भात तांदूळ आणल कुणी डाळ आलेल असं मिक्स स भात मसाले भात करायला. कोणाकडून टोमॅटो आण, कोणाकडून कोथिंबीर आण,
हो हो ते बालपणाच्या दिवस आपले वेगळे असयचे आणि गणेशोत्सव अस लाकी आरतीच्या वेळी सगळ्यांना बोलवायच, आणि मोठ्या मोठ्या टाळ्या वाजवायच च्या गाणी गायचो खूप मजा यायची.
आमच्या तिथे ना म्हणजे, डान्सच ठेवले जायचे मुलांचे छोट्या छोट्यांचे. कि हा म्हणजे म्हणजे ज्याला घ्यायचं त्यांनी भाग घ्यायच अशे रांगोळीच्या गेम पण असायच्या स्पर्धा. आणि डान्सच्या कुणाला काही जी काही ज्याच्यात कला आहे. ते आपण त्या ववेळेस दाख ते खरं स्टेच चांगलं मिळायचं आता त्या वच असं वाटयचं पहिलं कसं स्कूल मधे एवढ एवढ चान्स मिळाय ना, आपल्या सरकारी स्कूल असायचे आता प्रायवट स्ल म मुलाना कस सगळ चान्स मिळतात नाही का की तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. तस आपल्यामध्ये गणेशोत्सव आहे मेन आणि नवरात्र. या दोन सणामध्ये जास्तीत जास्त आपल्या कलाला वाव मिळायचा.
दुस री गोष्ट आठवते म्हणजे ते शाळेची आठवण येते बालपणीचे. शाळेत जायचो तर, मधली सुट्टी व्हायची आणि एकमेकांच्या डब्यात हात घालून आपण खयच. तू का आणलेस तू काय, आणस विचारत होतो म
नक्कीच न
नाही हम्म हम. आणि मला जे काय आवडत होत ती मैत्रीरीण घेऊन येत होती. माझ्यासाठी आणि तिला जे आवत होत मी घेऊ जात होते.
हो छान वाट्याच टिफिन खायला पण शाळेमध्ये मजायची एकत्र आणि पहिलं कस ना आता कस स्कूल मध्ये एका बेंच वगैरे बसले जात. आपण बाहेर ग्राउंड मो कळे मैदानात कुठेही बसा कसई बसा ज्याच्या ज्याची फ्रेंडशिप आहे मैरी मैत्रिणी ते कुठले गोल करून बसा सरखल काही नव्हत आणि हे जे लग् झाल्यावर जबाबदारीेत ते असं दर वेळेस वाटतं की अे बालपन किती छान होता.
हो आणि आणि त्या दिवस आता आपल्याकडे परत कधी येणार
हा हे महत्त्वाचं, हे महत्वाचा मुद्दा बोललीस. कारण खरंच आहे‌, किती आठव म्हणजे आठवलं छान वाटत. पण असं वाटत की ती छान होत तेच असं खरंच दरवेळेस.
आपण असं वाटायचं की किंवा आपण मोठे होणार, किंवा मोठे होणार, पण आता असं वाटतं तेच दिवस एकदम सोन्यासारखे होते आपले.
खरंच आणि आपणच लकी या बघत आत्ताच्या जनरेशनमध्ये कि आपण खरंच छान. सगळं छान वातावरण होतं रे! म्हणजे असं नव्हतं की टेन्शन आहे कोणी कुठं गेलंय. कोणी आले त्याची भीती आहे, असं लोकांची भीती आहे, असं काहीही नव्हतं.
त्याचा काळ खूप वेगळाच झालाय, मुलींसाठी तर खूप वेगळाये.
त्यामुळे आपलं छान गेलं.
हो आणि दुसरं आठवते म्हणजे, असं कार्टून वगैरे आम्ही बघायचो लहानपणी. मस्त असायचचां शक्तीमान वगैरे असं बघाय चो, मस्त होते कार्टून आपल्या वेळचे, आणि आताचे कसे पण कार्ट पुण्यात त्याच्यात कसं पण भाषा वापरतात, तर ते आपली मुलं तें कशी पण भाषा शिकतात.
खरय-खरय. आणि त्या शक्तीमाणमध्ये लास्टला दाखवायचं ना, अच्छी आदतीमध्ये त्याच्यामध्ये सांगायचं बघ लास्टला. ते शिकण्यासारखं असायचं, मस्त वाटायचं म्हणजे शिकायला मिळायचं का कार्टून बघून पण नॉलेजेबल होत ते, आताच काय कार्टून हम्म. प्रत्येक कार्टून मध्ये नुसतं मनोरंजन होतें, काय शिकायला एवढं मिळत नुसतं मुलं ते एकाच नाद लागला की, नाद लागतोय.
हो बरोबर ना आणि अजून गोष्ट त म्हणायचं बालपणीची आठवण येते, तर मला मी ते उन्हाळ्याच्या सुट्टी टी नसायची, आम्ही सगळी जायचो आधीच्या घरी आधीच्या घरी जाय चो, मग सगळे भाऊ बहीण एकत्र होत होतो, मग वेगवेगळे असे गेम्स वगैरे आम्ही खेळाय चो, खूप दंगा मस्ती करायचो आणि आमची आज्जी असायची म ते आईस्क्रीमलाल्याची घंटी वाजली की, आम्ही सगळे आजी कडे पळायचो, आम्हला पैसे दे पैसे दे आईस्क् क्रीम घेऊन खणार, पॅप्सी घेऊन खणार, मग काय णा काय सारख आजी आमला सुटे पैशे देत होती खायला, घ्या तुम्ही खावा तर आम्ही एकत्र बसून ते खायचं ना, गंमत करायचं, खूप मजा यायची.
आता उन्हाळ्यावरून आठवलं, मी तर लहानपणीं आम्ही. सगळे जण म्हणजे, माझी बहीण, भाऊ, आई, वडली सगळे आम्ही मावशीकडे ना अक्षर दीड-दिड, दोन-दोन महिने राहायच. बॅगा घ्यायचो आज नको आता, खूप दिवस झाले, आता शाळा चालू होईल अस म्हणून जायचं, बस स्टॉप पर्यंत आणि परत बसण नाई मिळालिक परत घरी यायचो, अशे मुक्काम वाढत जायच. आणि मावशी त आका पण रोज एक-एक आटम खायला, आज पुरण पोळी करू, आज खीर करू आणि आज कुटं नॉन व्हेज च प्रकार करू, असं चुलीवरच मस्त एंन्जोय करायचो. आणि कधी-कधी ते चिवडं वगैरे असाचं स्पेशल आमच्या काक चा, तो एक खायला मला खूप आठवतो, तो एक खाण्याचा पदार्थ
हा खायच्या पदार्थावरन आठवलं, कि दिवाळी असायची ना तर आमच्या शेजारची आ्हाला सगल्याना बोलवायचे, या-या मदत करायसाठी मग ते चकली चीवड्या करायला आमी मदत करायला जायचो त्यांना सांग
नाय-नाय, खर नाय आम्ही पण जायचो आणि मज्जा वाटायची कुणाच्या घरी आज करंजी आम्ही पोळपट लाटून लाटण घेन, अक्षरशः आख्या गली मध्ये फीरायचो. कुणाच्या काकूच्या घरी जायचं चाल इकडच आज, सगळे एकत्र करून मजा यायची ते फराळ खायला क
हो आणि मला अजून आठवतय, की हे टी वी आमच्याकड कसं ते वाट केबल नव्हती, आमच्या शेजारच्या काकूनकडे होती, तर आम्ही सगळीजण एकत त्र बसून त्यांच्या घरी जाऊन टी व्ही बघत बसायचो, आणि एवढी मजा करायचो ना खूप चांगलं वाटत हुत.
नाई खरय आणि ते चॅनल नव्हते ना जास्त, ते एकच डिश अँटीना आसायचा आणि मला आठवतय जर कनेक्शन नाही ना आल टीव्हीळा आमही तर अँटीना वरती जाऊन हलवायचो, दिसतेय का रे दिसतेय का रे असा आवाज द्यायचो इतकं भारी वाटत टायच ते, आता एवढे चॅनल वाट दिसतात पण
हं हं तें पक्ष वे च ते लागायचं, ते नेटवर्क जात असायचं सारखं. आम्ही पण असं करायचो. आणि पावसाळ्याच अजून आठवण म्हणले क कि लहान होतो ना. तर पहिला पाऊस आला की गचीवर जाऊन भीजत होतो. मग ते अ का
हम्म.
गदाच्या होड्या सोडत हो
हम्म.
बाकी कुणाचा अगोर पुढे जाणार. ते खूप पूजा करायचो अशी.
पुढे जाणार. खूप मजा. आणि मला आता टीव्ही वरन अट ठवलं. की ति दामिनी मालिक होती ना. ति दामिनी सिरियल बघायला आम्ही ना खूप आटापिटा करायचा. ती एकच सिरियल छान वाटायची बघायला. चार वाजताची. इतकी मजा याची बघायलाना. सगळे आम्ही एकत्र यायचो. मै्र मैत्रिणी. त्याच्यावरती मग शाळेत जाताना आमच त्याच्यावरती विषय चालाचा. अरे असं झालं. तस झालं. आता काय होईल? वगैरे असं. मस्त वाटायचं. शाळेेत जातोर पण चालत जायचो ना एकत त्र. मित्र मैत्रीणी किती स्कुल असुदे लांब. पण सोबत मीत् त्रमैत्रणी चालात जायचं. छान वाटायचं सकाळीसकाळी उठ ठुन फ्रेश एकदम. आता कस मुलांना बसेस लावलेले असतात. हम्म.
शरीराच तर मग, ते एकदम चांगलं पण होत.
हम् मज्जा. म्हणजे थंडीच्या दिवसात त खूप मजा यायची.
हो ना. आम्हाला पण आणि दुस र बालपणीची आठवण सांगायचं. म्हणजे आम्ही ते राजा रााणी चोर शिपपाय तर खूप खेळत होतो.
हम्म, हम्म, हम्म. हम्म हम्म. बरोबर.
खूप मजा यायची. त्या चिठ्ठीचा गेम खेळत होतो ना. खूप मजा येत होती त्याच्यात आम्हाला. आणि कसं ते वेळ जात निघून होता. ते कळतच नव्हतं तेव्हा.
हे मात्र खरय. आपण बिझी राहायचो. बिझी राहायचो.
मोबाईल नसून पण, खूप सुखी होतो आपण. तेव्हा एवढं मोबाईल नव्हता.
आणि त्याच्यामुळेच आपण व्यवस्थिते आता.
हो आणि असं कुटुंबात, एकदम एकमेकांशी असं बोलून वगैरे सगळं राहाय चो आपण. आणि आताची मुलं आताची मुलं जेवत पण नाहीत. बिन मोबाईलच्या तर.
हो ना. तेच तरे ना. आणि काय माहिती किती त्यांना दूर लोटायचा प्रयत्न करा. नाही सुटत त्यांचं.
नाही ना. माझी पोरगी एका वर्षाचीय तरी ती, बिन मोबाईल ज टीव्ही दाखवता जेवतच नाही.
जेवणच जात नाही. ती सवयच लागलीय. त्याच्याशिवाय जेवतच नाही आमच्या घरात. तरी मी ना, असं कंटिन्यू डिजिटल रिचार्ज करतच नाही. टीव्ही चा. थोड्या पुुरतं मोबाईलला कनेक्शन करते. तेवढं बघण्यापुरंत. पण ते जेवायला लागतच तरी पण त्यांना ते.
हो, खरंच ना. आणि हो ना. आणि बालपणाचे दिवस आठवले ना. म्हणजे अ ते एवढं चांगलं, गोड हसूयेत्या चेहऱ्यावर. कि किती चांगले होते ते दिवस. आता ते आपल्याला परत कधी भेट न भेटणारे आहेत. आणि कसं होत. ते बालपणी म्हणजे तेव्हा पैसे एवढे नसायचे आपल्याकडे. तरी पण, आपण खूप असं खूप चांगल्यापणे जगलो. म्हणजे खूप आयुष्य चांगलं होतं आपलं.
खूप चांगलं होतं.
मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या जगात. आपण हे सगळं सुख कुठेतरी हरवून बसलोय. असं वाटतंय मला.
नाही, नाही. खरय, खरय. मग तेच ना. आपणच लकी म्हणायचं याच्या बाबतीत. आपल्या मुलांपेक्षा. की आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळाल्या. कधी कधी मोबाईल वरती पण, रल रीलस येतात नाही का. पूर्वीच्या गोष्टी. रेडिओ, कोलगेट, टीव्ही च्या जाहिराती. त्या बघितल्या की, अरे हे आप आपण काळात होतो छान वाटत
हो हो रेडिओवर मी गाणी ऐकत काम करत होते छान असायचे रेडिओवरर गाण आणि शनिवारी आठवते आता असले डी जे गाणे एक दिवसच लागायचे ते मी खूप पाऐकायचंय
हो नाही ते टीव्हीला छाया घीेत लागायचं एक वाजता पिक्चर असायच चार वाजता ते मराठी वगैरे छान वाटायचं.
हो खूप छान होते दिवस आणिना विसणार आणि च लागता. ठेऊया काय?
णार चला हो चालेल चालेल चालेल ठेव. बाय बाय बाय.